हॅलो. हॅलो हॅलो.
होओ का?
आला का आवाज?
हा म्हणूनच गड्या.
हॅलो.
हा बोलाना ताई मी त्यांना बोलत होते
आलं हा आओ ते महिंद्र चा आलता महिंद्र नाईका निकाशातून फोन लावाचा.
अरे.
म्हण कार्या ऍप मधूनच लावायचा म्हने
हा नंबर टाकायचा आणि लावायचा.
म्हणली कोणाला बी चालतो म्हणलं कोणाला नाही चाल जे कार्या ऍपमध्ये गु ग्रुप जोडलेला ये का त्यांना म्हणे सत्तावीस जण म्हणल मग त्यांना लाव म्हणल.
आणि आपण असं फोन फोनवर बोलतो तर त्याचे पैसे येत म्हणता ना ओ.
कोणते.
समजा आता तुम्हाला मी बोलते ना मला आता तुम्ही चालू तुमचा कॉल ये ना मला बीईन तुमचे पैसे ते.
असू शकतो काय मैहिती नाही बाई मला ते.
म्हणजे सगळ्यांनाच मी तुम्हाला जर लावले असते तर तुम्हाला पण आले असते पण मग मला मी दुसऱ्यानाच लावले ना? हा स्वप्नाला ताईला लावले तर स्वप्नाला ताईला आले आणि मला पण आले असं
हाऊ का समजा
मला मला रात्री मी कोणाला तरी केले होते ना तर मला शहाऐंशी रुपये आले पाहा
हा म्हणजे काहीतरी असं ना आपल्याला बी जे बोलतय का त्याला बी काही इन्कम असेल ना मग
हा न म
असं काही असं ना मग ते एवढं टाईम देतय ना मग ते येरी म्हणत मी येरी म्हणताय मग ते कार्य कार्य ऍपच्या वाल्यालाच लावा एकामेकाला दुसर्या बाहेरचे नका लाऊ असाल मग ते बाई मला काही माहिती नाही मी काही लक्ष
अहो मी आत्ता रेका ताईला म्हटलं ना म्हटलं माझ शहाऐंशी रुपये रात्री आले तर त्या म्हणे ते याचे आले म्हणे आपण बोलू राहिलो ना तर त्याचे ते म्हणे.
होऊ का बरं ते आपल्याला माहिती बी देत नाही असं घेत तही काही मग
सांगत नाही ना वो त्या अशी बारीक सगळं त्या अरुणातही तरी सांगतात सगळं.
अरुण ताई सांगते वो त्या खरं भंगड आहे बरं का ती बाई.
हा की म्हणती मी ज जोपर्यंत गटात ग तोपर्यंत मी गा सगळ्यांनाच सुधरून सुधरून घेणारे
तुम्ही म्हणता रेकॉर्ड चं खोट्या वे तुम्ही म्हण काही माणसा आणि रेकॉड च जेवर लो कारण आता नव्हते यकानं बी कसं लिहायच सांगितलं नाही गीता ताईन सांगितलंच नाही कसं लिहायचा काय लिहायचा आमच्याकडून पैसे म्हणे तुम्हाला नसन येत नाम्ी लवून देते म्हणे शंभर रुपय महिना द्या ज म्हणे मग आता हे पाय आमच्या घटात दोघी तिघीच लिहिणार हो्या बाकीच नव्हत म्हणल जऊ दे आपण कु लिहत बसा आम्ही दिला पण अरुना ताई आल्यापासून अरुणा ताईने आमच्याकडून लिहून घेतला आम्हाला माहिती सांगितली स्वतः सांगितलं कसं लिहायचं हिशोब सांगितलं आणि सोपं येते पण मग आपल्याला सांगेलच नव्हत आ जून
हा
कोणी सांगितलेलंस नव्हतं ना रेकॉर्ड कसा लिहायचा काय लिहायचा आणि मग कस काय कळल ते
हो भाई त्यालाही सांगत समजून
समजून सांगितलं बरं का त्यांनी आता मीटिंग झाली ना बाय एंट्रीचं घ्यायचं
आणि आता वि ते त्या दिवशी हे नव्हतं का गट त्याचं आपलं मिटिंग तुम्ही नव्हते आलं का आपण सगळ्या जमा झालो होतो
हा हा
तर तुम्ही गेल्याच्या नंतर त्या काय म्हण त्या म्हणे सावखेड्याचे पण चाल का त्या बाबाला विचारू राहिल्या कारण का आपल्या गावातल्या मुंग सगळ्यांनी घणार काही सावखेड्याच्या मग ते त्याच्या तिकडे आहे ना
त्यांच्या कणके मधल्या
हात मग सावखेड्यातल्या चालते का विचारत होत्या तर गीता ताईला मी रे या स्वाती दिस काय त्यांचं नाव अरुण ताईला मी असं म्हणले ना अरुना ताई म्हणे हा म्हणेे गाव बोडखा सोडून ना तिकडे सावखेड्यावर जायचं म्ह
बई अशीच करत ती तिचं ती पाहाती ब मग असं वाटतं बा
अ त्यालाही पैसे का मनशां नाही तर वैरी कामता मला
नाही का बाई कशाला म्हणू उलट मी असे काम करतच नाही म्हणायचे आणंखीन उलट मी कोणाला म्हणत नाही कारण बाय कसं हे लगेच सांगून देत
त्या ना अस कशात बी पैसेच खायला पाहते बाई गीता ताई
नाही खरंच ना मी मी काय अरुना ताई ग सांगते का मला गंज सांगते अरुना ता ईन बापरे भरपूर वेळेस पण आपण असं सांगत
आम्हाला पण सांगते त्या अरुणा ताई अरुणा ताई सगळ्यांना सांगत्या
अ त्यांनी मा मध्ये बघ सांगेलं पण जाऊ दे बा कशाला बोला खाल बोला विक्रम आपण बांडाला कोणाचे
हा वई रिकमआपल्याला भीती वाटत त
नाही पण मग असं नाही करू ना ग बाई हे आपल्यापर्यंत आता ते सरपर्यंत जातात त्यांना माहिती सर देतात त्यांला म सर्दी येत तर त्यांला आपल्यापर्यंत पोहोचायची
सारेच भरून गेले घरचे ते नाही
घरातले ना
हा भाई कार्यामध्येध सगळेच भरून गेईल पाहुणेन रावळेन
तिची जाऊ याच्यात होती बचत गटात पण तिच्या बहिणी तिचे मेवणे ते ते थोडीच गटात होते आपल्या
तीस ना आमलाही भरून गेलत ना
आपल्या तालुक्यात बी तर मोडत तिच्या बहिणी
हा
तालुक्याच देल होतं ना तिला तिला देल होतं ते काम तर ती डायरेक्ट ती मोडत पण नाही तरी बी केलं बाई
आई
हम्म चांगले फायदा करून घेतला तिनं मी नाही म्हटल कात म्हणती आता विष काढू नका मी म्हटलं तुम्ही म्हटलं म्हटलं बंद झालं ते वि म्हणे विशू नका काढू नंतर सोविस्तर बोला
बई
काल तू म्हणे ना तुझा फोन आला तू म्हणे ओपन नाही म मी चागोर गीतााता इला लावल होता बर का म्हण माझा अस अस प्रॉब्लेम दाखवतय तर त्या का बंद आहे म्हणे मग तू तू काय म्हणे नाही म्हणे तू म्हणे मला सगळे आले मग मी काय केलं डायरेक्ट इन्स्टॉल करून टाकल ते
अहो त्यांची जाऊ किती सांगू राहील त्या पुढं सांगित नाही आता त्या सात हजार लोक जायले म्हणलेवर किती दिवसाच्या करत असाल ना
म्हणजे त्या उन्हाळ्यापासून लागेले बईकाराला तेव्हा सात हजार झाले
मग नाही उणायचे नाही आता आले हो काल परवा दोन तीन चार पाच दिवसाचे
नाही नाही हे फोनच उनचं येलय पूजा
फोनच आलेलं आहे ते फोनचं नाही म्हणाते मी आता बोलून रेकॉर्ड करायचो ते म्हणते ना
मग ते लगेच आठ भरपूर दिवस झाले असेल ना तरी बी सात दहा पंधरा दिवस मग
नाही बाई आम्हाला ना आता आता आले ते दोन दिवसापूर्वी
मग तू तुम्ही कॉल केल्यावर आल ना तुम्हाला
हा हा ते त्यांच्या कॉल कॉल झाल्या संपूर्ण अनुमनती हा या कामामुळे ते कॉल पण नाही करत असं म्हणे त्यांच्या पाहुण्या आवळ्याला घ्या त्या अडजस्ट करून आपल्या सारख्याला गरज नाही त्यांची
त्याच्यातूनच खायला तर तिचा कॉल तयार झाला
हा आणि आपल्यासारख्यांना लावायची गरज नाही त्यांना त्यांचेच गज भरेल सगळे त्याच्यात
मग आता बहिणीला आणि ते करून घेतलं झालं ना कल आपण बोलत नाही का बहिणीसोबत आजे बी फोन करून
तेच ना मग
हा बाई त्यांचा फायदा आहे आपल्याला बसं लागला मला तर कोणाचे नंबर नव्हते माझ्याकडं तु काल केला म्हणून तुझा नंबर आणि काका आतााईचा नंबर घेण्यात आ नंदतााईचा घ्या नाही तर स्वप्नाली त्या इचाच होता माझ्याकड त्या गीतात ना आरण ते ना कायच उचलले असते प कामामध्ये
का इणे काजन व
हो.
तर तिचं ती हे भरत नव्ह ति जण रजिस्टरनते ना.
अंजुताई हा
हा तर मग त्या म्हणत होत्या का म्हणे तिच्या जागेवर तर रात्री सर येणार होते म्हणी ना हो
कायच सर्याणार होते
काही टाकत्या बाई खोट त्या दिवशी किथे गटावर म्हणे. का र ॲप खोलायसाठी काय केलं काय नाही काय पहिल्यापासून सांगा आठ हजार रुपये देणार मणे
अह म मी टाकलंच की म पाहिलं होत तिचं म पाहिलं ते्हा
काही वी काही टाकून द्या त्या्या बाया वगैरे येत्यास ना.
नाही तीच माग काय बोलली होती मागं काय म्हणे आपण बाया काय म्हणे. दिवसाची मिटिंगला आम्ही काही येत नाही म्हणे रात्रीची घ्या जात ती काय म्हणणी बायाला रात्रीच्या मीटिंगला सहर्यात नाही सरखच काही ड्युटी संपल्यावर रात्री तुम्ही एवढं समजाल पाहिजे ना
हा
सरची ड्युटी भेट ते पाच स आवाजे लोक रात्री काय आले ते आपल्यासाठी ड्युटी सोडून
हा
रात्री बित्री नाही या सर तिन दाटूक सांगितलं तुम्हाला तुम्ही लगेच म्हनायचं होतं मग तिला सर आले का म्हग
हा
सांगून त्या तिथील बाव वाडक्याला वाडक्या लावन त्या
ह बाई आणि मग त्या म्हणत त्या रात्री मला का म्हणे ते तिथंच निर्णय करून तिचं नाव काढून टाकते म्हणते रजिस्टर नसंभरत त तुला टाकी त म्ह तिच्या जागेवर काय माती काही बोलणच नाही झालं लिहत होती ती
तेन त्याला गे रॅप कार्ड आणि बी कार्ड सगळां घेतला मग काल चालू झालं टमचं परत
हम् तेसना ना
करत नाही म्हणा ती अंजूबी चांगलं नाही काम करत कर
मग तेच म्हणतात त्या दोघी अरुण ते बी म्हणल्या म्हणे नाही समजलं तर मी सांगन म्हणे तुला घेऊन टाक मग तिच्याकडून
ते नाही करत ती खरंच
हम मग केस मात तेच म्हणत त्या मग पण मग विषय नाही काढला म्हणलं ज पण कशाला की म्हणायचं
हा. जेवढे आता अजून काही मिस्टेक झाली तिची काही झालं का मग म्हणल ती असं असं नाहीी म्हणणार ती ह.
ह हा.
तेव्हा करून घ्यायचं मग
अ हो तेन ते नाव पण इतके याच्यात दिले. परत ये ते सलंतोष भाऊ लागेल नाही का कृषी मध्ये
हा हा.
आता सकृ शितही पण झाल्या त्या गीता भाईही क ह.
कृषी तहीच आहे ना मग ती बचत गटानुसारच आहे ना मग ती कृषी प टीला उपजीविका म्हणजेच कृषी
हा का?
हा म्हणजे त्याच्यातून नाही लागली ती हे याच्यात ना दोन पद राहते ना सी आर पी न उपजीविका उपजीविका सी कृषी नाात
हव का...
ृषि सखी ते कृषी सखी बचत गट... त्यातली म्हणजे बन ददाच्या महिलांना.. शेत शेताविषयी सगळी माहिती. पुरवणं सगळे फॉर्म भरणं हे काम तिच्याकडे आहे.
म्ह मी घ मी काय काम करत हो त्याच्यात गटाच्या त्याच्यात.
आम्ही काहीच नाही
मग कशा काय म्हणून लागलेलं आहे तुम्ही त्याच्या.
ग्राम संघाचे आपला आता कस बचत गटाचा गट आहे. त्याच अध्यक्ष राहत मग पूर् गावाचा ग्राम संंघ राहतो ना.
हा.
त्याचा अध्यक्ष आहे फक्त सचिव अध्यक्ष लागते आता ते अध्यक्ष आहे आम्ही आम्ही काही कार नाही करीत.
आणि तुम्हाला पण मग काही पेमेंट देतात त्याच... नसत तसच हाजर राहायचंच.
नसत तसच आहे मीटिंगला अध्यक्ष कसं राहतं आपल्या तच गम सांगायच अध्यक्ष.
लोंडे स्वाती तई.
ती ते लिपी काय मग ती तुला जे म्हटल का. तशी लिपिका य ती ती म्हणजे त्या गाटाची बर मी डबल लावते फोन.
बरं बर.